हॅलो!
हॅलो!
हा, काय करतायं?
हा बसलोय, जेवलो की, तुम्ही?
आम्ही पण जेवलो की.
अ जेवणात काय केलत?
आज होय, आज आम्ही शिरा बनवलेला. आज आमोशा आहे ना आम्ही हा पूजा वगैरे असते आज च्या घरी. ह गोड शिरा बनवलेला. तुम्ही काय जेवला?
मी चार अंडी खालो.
अहो आमवस्या काय बघ, पाळत नाही का तुम्ही?
नाही नाही, अमावश्या तेन काय नसते आमची.
असं कसं काय?
आम्ही काय बगत नाही.
मग एवढ्या अंडी घालून, तुम्हाला पसते कसं काय खाऊन?
पसतय सवय आहे पहिल्यापासून.
काय डाएट वेयेट करतय का?
होय.
हम् हम्.
वजन कुणाला कमी करायचं असलं तर सांगा की वजन करायला लाग कमी.
सांगा की माझं भरपूर आहे वजन.
होेतय.
माझ आता पंचावन्न आहे.
ते भरपूर आहे.
होय. ते कमी करण्यासाठी काय करायचं? माझ्या भावाचं जास्त आहे हो सांगा तर.
आवाच जास्त आहे भावाला मग जीम लावाय सांगा की.
त्याला होत नाही, जॉबला जायला लागते.
हम्.
हम्म हं ते जमत नाही.
ते डाईट चार्ट काढाय लागतय पहिला हम् वजन तेन सगळं बघून सगळं माहिती घेऊन मग ते डायट प्लॅन हम् मग डाईट प्लॅन काडाय लागते. त्याच्यावर म कॅलरीज किती कॅलरीज असत्यात त्या बघून त्याच्यावर डाईट काढाय लागत.
हम् हम हं. मग काय खायचं काय काय खाताय तुम्ही डाएट साठी.
डाएट साठी सकाळी चार आंडी संध्याकाळी चार आंडी.
हा
कधीतर मिळालं तर चिकन नाही तर सोयाबीन.
म आंडी पूर्ण खाताय काय त्यातलं पिवळा का पार्ट खाताय.
पूर्णच खातोय हम्म.
ते पचतंय कसं काय तुम्हाला?
पचतंय की सवय पहिल्या पासून जिमला गेल्यामूळ अ त्याच्यामुळे ते पचतयं नाहीतर मग पचत नाही म तुमा सगळ्या मसंन दावट्या चालवत.
तेच की जरा जास्त खाल्लं की लगेच उष्णता होते.
हम्म.. तुम्ही खानार काय अंडी?
नाही ओ, मला आवडत पण नाहीत आणि आमच्यात असं सोमवार गुरुवार अमावस्या संकष्टी सगळं असतंय.
म नॉनव्हेज खातयसा का नाही तुम्ही?
नॉनव्हेज व्हय नाही खात मी.
नाही अ बिर्याणी?
नाही खात.
नाही ओ, अंडा बिर्याणी खाते मी.
अंडा बिर्याणी.
हा.
मग हे का अर्ध अर्ध खाताय अर्ध खाईत नाही असं करताय व्हय.
व्हय.
मग चिकन खायाय चालू करा की.
नाही ओ, आम्हाला आवडत नाही.
खायाय चालू केल्यावर आवडतंय की.
अ हं आम्हाला चवच बघत नाही आम्ही आणि.
पयला बघायचं कसं लागतंय म हळूहळू करत खायाच.
हम्. आणि काय पोट कमी करण्यासाठी काय? हॅलो काय म्हंटला? हा.
पोट कमी करायसाठी एक्सरसाईजा करायची लागते पहिला. वॉकिंग कराय लागतय.
हा हा हा.
आणि भात कमी खायाचा घरातलं जे जेवण असतय ते कमी खायचं.
तेलकट
तेलकट खायाचं नाही गोड खायाचं नाही. चहा कमी प्यायचा. हे सगळं कमी-कमी खायचं गोड सोडायचं पूर्ण राईस राई राईस तीनशे ग्रॅमच्या वर खायचं नाही.
मग सगळं वजनावर खायचं का काय?
होय वजन करून खायला लागतंय सगळं
हम्म, तुम्ही तसं करता होय.
नाय आमच्यात वजन काटा नाही त्यामुळे आम्ही आ अंदाजपंचे खातोय.
हम्म
खरं-खरं तर ते वजन करून खायला लागतंय.
हम्म मॅरीड आहे का तुम्ही अनमॅरिड आहे?
मॅरिड आहे.
होय.
हम्म हम्म
मुलं वगैरे काय?
आहेत दोन मुलं आहेत.
होय
हम्म तुम्हाला?
आम्हाला मला पण दोन मुलं आहेत. दोघं पण शाळेला गेले. तुमची पोरं
आमची पोर शाळेला गेल्यात आमची पण
होय काय?
होय.
कितीला येतात?
एक संध्याकाळी पाचला येतोय चारला आणि एक दोनला येतोय. तुमची?
आमची होय दोघी दोन्ही पण संध्याकाळीच येतात.
येत्यात
होय. आणि काय तुम्ही जॉब बीब काय करता? हा हा हा हा,
तुम्ही काय करतासा?
आम्ही घरीच असतोय.
घरी काय-काय कर काय करतासा?
घरी कस जॉईंट फॅमिली आहे. त्यामुळे घरातलं सगळं करतोय लहान मुलं असल्यामुळे कुठं बाहेर जॉबला जात ता येत नाही मिस्टर सकाळी गेले त्यांच्या तीन शिफ्ट असतात मिस्टरांच्या
हम्म
त्यामुळे घरीच असते त्यांना डबा वगैरे द्यायला लागते जरा स्ट्रिक्ट आहेत ना मिस्टर माझे.
होय काय करत्यात?
वेळच्या वेळी सगळं लागत त्यांना.
होय तीन शिफला काय वेळच्या वेळ लागतंय?
जेवण वगैरे सकाळी सहाला जातात त्यांना डबा करून द्यायला लागतंय. दुपारी जाता त्यावेळेला बनवायला लागतय नाईटला तेवढं नसतोय डब्बा. कंपनीत जेवण असतय होय.
कंपनीत जेवण नसतंय?
नाईटला जिवूनच जातात ना घरी
हम्म आणि दिवस पाळीला फर्स्टला
दिवस पाळीला काय दुपा सकाळी सहाला डबा घेऊन जातात.
फर्स्टला सकाळी गेलेल बी माहित नसतंय.
अहो माहित असतंय की असं कसं म्हणताय.
गेल्याला बी माहित नसणार?
माहिताय की.
हा हा.
आणि सासरवाडी कोणत गाव तुमचं?
आमची सासरवाडी इचलकरंजीचं हाय.
होय?
होय, तुमची कुठली हाय?
आमचं गाव लांब आहे कापशी माधळ
होय? माद -मादळ्यात कधी गेलता काय तुम्ही?
अहो आमचं गाव आहे आम्ही जातोय की तुम्ही कधी गेलाय काय?
आम्ही कशाला जाऊ तिकडं आमचं गावच नाही तिकडं आणि
हा जाऊन या कधीतरी छान हाय.
काय हाय तिकड? बघण्यासारखं
बघण्यासारखं कापशीतला पायतान असतंय बघा.
पैतान काय मग कोल्हापूरला पण असते की ईथ तेवढ्या लांब कापशीला
कापशीत मेन ये. तिथं बनवतात कापशीला भजी मिरची भजी फेमस हाय मिरची भजी खाऊन बघा.
म ती भजी खायाला ऐंशी किलोमीटर जाया पाहिजे?
होय जायला पाहिजे तिथली खाशियत हाय म्हंटल्यावर तिकड तेवढ्या लांब जायला लागणार कि.
इथल्या इथं काय हाय एवढं लांब जाऊन काय फायदा?
अहो प्रत्येक ठिकाणचं काहीतरी अस
चप्पल
हम्म.
चप्पल खासियत होय?
होय मग कोल्हापुरात तुमच्या काय हाय?
आणि कोल्हापूरात पण काय नाही आहे
कोल्हापुरात तांबडा पांढरा रस्सा-
हम्म. तांबडा पांढरा तिकडं तुमच्या इकडं मिळतंयच नव्ह, कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना?
होय, अवो, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची माहिती सांगतोय.
कोल्हापूर जिल्ह्यातच असतंय की, सगळं.
हम् ह
तांबडा पांढरा आम्हाला पण माहितीय की, तांबडा पांढरा सगळ.
माहित आहे मला, मला वाटत तुम्ही कोणीकडे लांब आहे.
तुम्ही नॉनव्हेज खाइत नाही आणि तुम्हाला तांबडा पांढरा
अवो आमच्या घरचे खातात ना, मिस्टरांना खूप आवडते आमच्या, नॉनव्हेज- प्रेमीये ते, ते बोलतात तसं मी सांगते तुम्हाला.
हा, हा.
हम्. तुम्ही कधी खात नाही का?
मग तुम्ही काय खाताव?
आम्ही गोड खातोय.
मग प्रोटीनचं काय खातेसा तुम्ही?
प्रोटीन असं काय नाही. आपलं नॉर्मल जेवणच, भाकरी, चपाती, भात, भाज्या- कडधान्ये.
मग वजन वाढणारच की.
व्हय, ते वयानुसार वाढतच राहतय.
वयानसार पण वाढतय, पण व्यायानसार कमी पण करता येतय.
आणि काय?
आणि काय मग?
तुम्हाला मुला- मुलगा कोणत्या शाळेत काय शिकतोय?
तो आता अकॅडमीला घातलय त्याला. पाचवीला आहे, तिकडच आहे, आमच्या जवळपास आहे.
हा.
हं.
आणि छोटा?
छोटा आता झाला त्याचा टायमिंग, जाणार आहे आणायला.
आताव, आता तर मगाशी तर म्हटला पाचला सुटणार आणि आता जाणार कसं?
आव ते, विसरलो. असं तुम्ही बोलू शकताय, तुम्हाला माहित असताना काय विचारताय मग?
तुम्ही म्हणला पाचला शाळा सुटणार तर मी सांगितलं, सांग आता - दोघांनी दोघ पण पटलं येतं म्हटलं तुम्ही.
असं म्हंटलो काय मी, विसरलेलो मी बोलण्याच्या नादात.
पचला येतय म्हटला म्हणून मी म्हटल पाच म्हणून विचार कॉल ठेवू - तुम्ही म्हटला पाच वाजता येणार हाय? मग दोन्ही पण पोर, म्हणून म्हटलं दोन म्हटलं असा मी फोन ठेवू काय विचारणार होतो. आणि आता तुम्ही म्हणायलाय तुम्ही जाणार आहे, मग मधीच कॉल बंद होणार की? मग असं आम्हाला करणार कसं पिक्स हे?
होह आता कळालं ना एक मुलगा माझा आता येत छोटा आहे अडीच वर्षाचा
हम्.
हम् आणि एक मोठा आहे तो चारला आणायला जातात मिस्टर त्याला रिक्षा लावलेली त्याला पण ह्या वर्षी कसं अकॅडमीचं टायमिंग ते, रेग्युलर शाळेपेक्षा वेगळां आहे.
हम्.
त्यामुळ रिक्षा नाही आहे त्या आणयला सोडायला लागतेय.
मग सायकल स शिकला नाही तोय.
सायकल शिकलाय जरा पण त्या त्याला कॉन्फिडन्स नाहीे ओ एम त्याचे प पाहून त्याला पाठवत नाही.
होय.
त्याला घरी घरी घरी ठेवून कणी तो खूप हे झालाय. कॉन्फिडन्स नाही आहे त्याच्यात हम्म
कंपनीत कसा येणार?
आता ते त्याच्या पप्पांना समजायला पाहिजे ना.
पप्पा आता काय कर ना तीन शिफ्ट करताय म्हण तिने काव्हा लक्ष ह्यात.
दयायनकी तीन शिफ्ट म्हणजे आठ शिफ्ट आठ तासांची एक शिफ्ट असते्या त्यानंतर चार तास आपण मुलांना देऊ शकतोय.
आता समजा, तुमचा मुलगा सकाळी शाळेला गेला. आठ वाजता आणि य तुमच्या मिस्टरांची जर का सेकंड असली तर त्याला कधी शिकवणार? बाहेर काढणार त्याला
ते नाही नसं नाईट शिफ्टला फर्स्ट शिप्ला.